हॅलो.
ह गुड आफ्टरनून ताई.
गुड आफ्टरनून, काय म्हणताय कशा आहात?
हो मी बरी आहे, तुम्ही?
मी पण मस्त.
काय चाललं पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे?
हां आहे तर येऊन जाऊन. येऊन जाऊन जास्त नाहीये? जास्त नाहीये.
अच्छा.
कुठे ग्रामीण भागात असता का शहरी?
हा एकदम ग्रामीण पण नाही आहे, नॉर्मल आहे म्हणजे बॉम्बे पासून जवळ आम्हांला म्हणजे जरा
अच्छा अच्छा ते असं डोंगरी भागात जास्त पाऊस पडतो ना.
हा हा हम्म तुमचं छोटं बाळं आहे वाटतं? आवाज येतोय ते हं हं.
डोंगरी भाग म्हणजे आमचे आमच्या साईड ला पडतोच जरा बऱ्यापेकी. पाऊस चांगला, कारण को कोकण साईड म्हटले कि पड असतो बऱ्यापैकी पाऊस असतो. चालतंय हम्म.
आमच्याकडे पण पडतो पाऊस पण येऊन जाऊन असं. ते श्रावण पाळे वगैरे नाही का पडता.
हां हां हां. तुमची कुठली साईड आहे, तुम्ही कुठल्या साईडला राह ग्रामीण
हो.
म्हणजे कोकण साईड कि
नाही एवढी कोकण पण नाहीये, नाशिक मध्ये सेफ आहे असं. गावच्या वस्ती असे ग्रामीण भाग.
ओके.
हो शेती वगैरे आहे तुमच्याकडे?
शेती वगैर नाही. हा नाही नाही शेती वगैरे काही हो का मग काय पिकवता तुमच्या शेतामध्ये?
आम्ही सध्या आता टोमॅटोची लागवड केली आहे. हो हॅलो, टोमॅटो लागवड केली सध्या आम्ही.
हं हम हं.
ओके, म्हणजे अशा फळभाज्या वगैरे लावता का सगळ्या तुम्ही?
हो. हो पालेभाजी पण लावतो. फळभाजी
हा, फळभाजा ओके.
जस पाहिजे तस. हो.
हो का? आणि फळं वगैरे असं काही? म्हणजे आता नाशिक म्हटलं की पेरू,
हो द्राक्ष. ते सीजनवारी असत ना.
सीजनवारी हा बरोबर बरोबर.
थंडेमध्ये येतील पेरो.
ओके. हा थंडीमध्ये येतील बरोबर बरोबर. शिताफळ पण तुमच्याकडेच होतं ना, सीताफळ वगैरे?
हो सीताफळ आलेली आहे. सध्या सीताफ ते पिकलेली नाहीेये अजून.
ओके हा. थोडं गणपतीच्या दरम्यान वगैरे, म्हणजे तो सीताफोळ यायला सुरुवात होते.
ह. गणपती बसले का. मंग शीतफळ वगैरे चाल पिकता म ते छान.
हां हां बरोबर बरोबर.
हम्म, तुम्ही वापरत असाल ना?
हो सिताफळ वगैरे आम्ही खात आवडतो म्हणजे माझ्या मुलाला वगैरे. आमच्या घरात सगळ्यांना आवडतं.
हो दोन मिनिटं ह.
हम्म. ह ह ह.
हॅलो येतोय आवाज माझा?
हो येतो येतो बोला बोला.
ह. हा तेच म आता टोमॅटोची लागवड केलेलीय.
हम्म हम्म हम्म हम्म.
ह. आता ते पण सीजन वारी आता दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी त्याचे ड्रेसिंग वगैरे पण करतो. बांधणी. तीन चार वेळेस बांधणी पण होते.
ओके हा ह.
ह ह. ते मल्चिंग पेपर व लावतो ना. गवत वगैरे होऊनये म्हणून. जे अळी वगैरे त्याला लागत नाही. पीक पण छान येता.
हो का? ओके ओके. तुम्ही पण शेतात जाऊन काही काम करत असाल ना?
हो जातो ना आम्ही पण. आता घरची शेती म्हटल्यावर जावंच लागत.
जावंच लागत. हा तेेत आहे बरोबरे.
हाता सवय पडून गेली ते कामाची पण.
हा बरोबर.
हो.
तुमच्याकडे नाही का बाकी असं काही?
आमच्याकडे, आमच्या साईडला फक्त भात हाच प्रकार जास्त होतो. भात वा वालाच्या शेंगा
अच्छा.
आणि हे आपलं बाकी भाज्या वगैरे पावसाळी लावतात इथे म्हणजे वां गी, शिराळी, होसाळी, भेंडी. हा असं गावठी भाज्या आमच्या इथे आता पावसाळ्यात मिळतात. हा अळु अळु असं. हम्म काळा अळु मिळतो, पांढरा मिळतो आता पा पाऊस पडतो ते अ सगळ्या भाज्या मिळतात सगळ्या गावठी भाज्या कारली हे आमच्यात पण मिळतात हो गावठी मिरच्या असतात गावठी गवार असते. म्हणजे ती लोकं कसं बिना खताचं जास्त आता मिळतं आमच्या इथे.
हो म्हणजे असं रासायनिक प्रक्रिया नाही झालेली अस
झालेली हा हा हा इथे कसे आजूबाजूला गावं आहेत ना छोटे छोट. नॅचरली हा इथे स म्हणजे त्यांची काय मोठी मोठी शेत नसतात ना ते पावसाळ्याच्या पाण्यावरती ह्या भाज्या सगळ्या लावतात ती लोकं, त्यांच्याकडे छोट छोट जागा असतात ती लोकं असं लावतात म्हणजे थोडं थोडं भाजी येते वि कायला बाजारामध्ये, हम्म. बाकी टॉमॅटो वगैरे नाही इकडे आमच्या मग या भाज्या पण फक्त या पावसाळ्यातचं मिळतात. बाकी एरवी नाही मिळत हा.
अच्छा अच्छा. आम्ही पण मिरची लावतो पण मग ती तिखट नाही राहत ते असं.
हा ती थोडी पोपटी कलरची असते ना? हा अशी ला लांब लांब असते ती. आमच्याकडे छोटे छोट्या आत्ता म्हणजे पावसाळ्यात छोटे छोट्या येतात तिखट असतात त्या जरा.
अच्छा अच्छा.
हा थोड्याफार अश्या पण त्या आ ताचं मिळतात अश्या बाकी एरवी नाही मिळत त्या च हा. माठ वगैरे असं त्या भाज्या मिळतात.
तांदळ का हो ते आमच्या पण वावरत होत्या माट. तांदूळ का ते शरीरासाठी चांगल्या पण असतात त्या भाज्या.
हो भाज्या हो हो हो.
होय. अजून असं नैसर्गिकरित्या ओवलेल्या म्हणजे त्यांचे आपण बि नाही टाकत त्या असचं वावरामध्ये येता.
ओके नाही इथे तर ला ही लोकं प्रॉपर लावतात लावतात. म्हणजे का हा इव्हन काकडी सुद्धा मिळते आता गावठी काकडी आमच्या इथे. एरवी
हो ना.
हा. नॉर्मली तशी ती पोपटी कलरची असते ना ती, पण इथे हिरव्या थोडी याची साळ जाड अस ते आणि खायला खूप गोड लागते नॉर्मली त्या त्या काकडीपेक्षा.
गिलक्यासारखे असते ती का?
हा अशी हा थोडी छोटी पण असते कधी मोठ्या त्या मोठ्या पण होतात पण एकदम कवळी जर तुम्ही खाल्ली ना, तर ती अशी गोड गोड लागते खायला. अशी म्हणजे खायला छान लागते, हम्म. इकडच्या काकड्या. हा. नाही तर नॉर्मली ती बारा महिने मिळते बघा ती अशी अ पोपटी कलरची साल तीचं पातळ असंत. जरासं हा तुमच्याकडे मिळत हा. मग आमच्याकडे त्याची हा साल, त्याची साल काढावी लागते. हिची तुम्ही साल न काढता, पण तुम्ही खाऊ शकता एवढं छान लागत.
हो ना.
हम्म आमच्या मध्ये ते हेच करतात ना. म्हणजे कडे अ गणपतीला वगैरे असं आपल्या काकडी वडे वगैरे असे बनवतात. आमच्या इथे नैवेद्याला गोड अशी काक कडी वडे वगैरे बनवतात. ती मोठी झाल्यावर ते, हा किसून छानपैकी त्यात गूळ वगैरे टाकून तेव्हा ती बनवतात अशी
गोड बनवता का.
हा गूळ टाकून त्याच्यामध्ये, काकडी मधे ती शिजवून घ्यायचं छान. आणि मग त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करून त्याचे वडे बनवायचे. हम्म, छान.
त्याचे चकली बनवता का बारीक.
नाई किसून घ्यायची काकडी.
अच्छा.
काकडी किसून घ्यायची बारीक करून किसून घ्यायची. पण छान लागते. हं, तुमच्याकडे हा नाही बघा ना. पण ते ती काकडी नाही का. ती तुम तूमच्याकडे मिळते ती नाही. त्याचे नाही चांगले होणार. त्याचे नाही चांगले हां त्याच्या नाई चांगल्या लागणार तुम्हाला ते. हां पाणी होऊन जाईल. हा हा भेटते ती. हा हा तेच. त्याच्यात पाण्याचं प्रमाण आमच्या इथं कमी असतं, जरा एवढेच जास्त पाणी नसतं त्याच्यामध्ये.
हो, हो, हो ते जाडसर राहत असेल. बिया पण जाड असतील त्याच्यामध्ये.
त्या हो, हो, हो.
हो तीच म्हण पिकल्यावरती थोडी
करटोले वगैरे पिकवतात का.
हो हो, हो हो करटोली असतं दुधी, दुधी पण असतं.
ते करटोले आमच्या इकडे नाही होत. पण मा एरवी ऐकलंय करटोले अस.
करटोली हो हो इथं इथंच मिळतात. हो हो आणि ती भाजी फक्त पावसाळ्यात साळ्यातच मिळते. पावसाळ्यातच, हं हं. एरवी बारा महिने नाही. फक्त पावसाळ्यातच मिळतो तो, त्याची वेल असते. चना आता म्हणजे, करटोलीची पण हां वेल, हा वेल असते त्याची हो.
हं.
आमच्या इकडे नईन बघितलेले कधी ते
हं, हं, नाही. इकडे कोकणातच मिळतं ते. बाकी नाही कुठं मिळत जास्त, मग कोकण आणि थोडं मुंबई साईड वगैरे. आता आ हा मुंबई साईडला थोडं आमच्या इथून थोडं पुढं गेलात तरी मिळेल. अस्स. मुंबई साईडला हा. तिथे पण मळून जातात. ठीक हाय. चालेल चालेल ओके ओके मला सुद्धा ओके बाय बाय.